हॅलो हॅलोब बोलते ज ते पैसे कट दि नाही म्होललं रिक काम मारले काय आठ म दी हम
खराप
कधतमंग घरी
हा इकडेच व आम्ही मुक्कामी आता अ च ह हा नाही एवढं कुणी हे राज
हम तेच म्हणलं बा अ
हम् ए श्रीता फुलल दगे
नाही शचागायल....
मेसेज केल मेसेज केल तर दिले करतो म्हणते..... आता.... हेेतच आहेच मला हेवयापासून.,..
तीन ग जाली...
काही हे का बर ठून टाइम पाास नको करू.... पैसे पाढून देत माही मर....
हम अकाउंटला उद्या काप....
किती टाइमपास करत किती आलं र तु.....
ते का पैसे भेटतात., लय आले मग आपटे कमी आलेशी...
कस काय?
म कमी बोलले असता माय नवसच झा आले इकडे कसं करतात....
ए माय सावत चालय बर....
माय झिरू जिरूला झाली ना....
झिरो जास्त झालं की पैसे भेटत नाही ते नंबर हट्टते....
कट तर असतील मग कायलं टाइम पास करायचा मुकड नाही जायचं नाही का दुकानावर कामा आले.....
कामत नाही आमच्या इकडून काम आली..... टाइमपास पाहिजे..,
दहा हजार रुपये भेटतात तिथं काय शंभर शंभर खेळायले....
हम्म ट्रीपले जाणार नाही काय?
ह ट्रेनली जात नाही का तु याच नाही कर जाय त का? उटी उटी बला कर बजला..... मला... काय बुक केला काय?
बुक नाही केलं.....
केला.... तिकीट बुक केल का? नाही मामणी ह आता.... फिक्स झाल्यावर पहाव लागेल म्हने शेवटी......
हा हा मायाबीन नेकी नाही बर....
आराम नाही य पाय काम काम पाय ते.... काय आहे ते बोलायला..... हम....
बारकेला बोला जरा बारक्याला...
बारक बाळ..... बारक्याला तरी पाठवा.....
बारक्याला घ्यायचं... केस राहिला तर बोलायचं आता.....
तू तू फक्त बाहेर आला किती अंदर येते..... ह.... अर..... ते वाल्ली का नाही मग ते....
कोणते?
पैसे... बर......
नाही तेव्हा पासून वाढलीच नाही पहिलेच दिवसाराचीते....
दोन रुपये वाढली का.
दोन रुपयेवाल्टी कोण जी
फक्त माय फक्त अच्च
ते रिसिवच हे झालं असेल मग तुले.
आता
कन्फर्म करायसाठी अकाउंट.
नाही नाही.
कन्फर्म करासाठी.
नाही ते कटले होते दोन रुपये पहिले. मग अठ्ठ अठ्ठ्यांशी आलेते अठ्ठ्यांशीून दोन वाढले नव्वद झाले.
नव्वद झाले.
हा.
माझे तेवढेच आहेत.
हहहं.
स्त्रीचे पंधरा सोळा झाले तरी त्या तीनशे साडेतीनशेच भेटली.
हो ना कसं काय देतो मी ब
हं.. ट्... ्हं
हम्.
त्याची कटले अर्धेहून जास्त.
हम्म पहिली पहिले लई कटले. बोलले. थे नियमित पाहिजे बरोबर.
आजच्या आजच दोन तीन करावा लागेल.
हम्म.
काल बंद होत वाटते ते ये
नाही रे म्या लावला होता श्री ले. बोलोल होतीे. ह काल जो आठ आठ वाजता लावला होता.
हम्म हम.
का.
कुण्या्या करते क
कुणी इंटरेस्टेड नाही. तुमच्या इंटरेस्ट इंरेट बरी टर करते डायरेक्ट
हम्. लेट टाइम दावायला लागलेत सात चौदा दिवस एवढा ते.
कशा
रिसिवसाठी.
हा रे सात दिवस सात नाही चौदा
हा सात दिवस झाले असतेना आता.
हा माझ झालय त.
हम्म हम.
माय ओपन झाली डायरेक्ट आता.
ह.
भक्कम. लाुस बलेला हम्.
पैसे कामा लागलो पैसे.
न्यूज वगैरे छापाची असल तर चेहऱ्याची पैसा आहे पैसा आहे. पैसा होग पैसा ह पैसा. ते का. भिडे अय भिडे पाहिले दिीदी भिडे. को. ती मुकस नाही बसत ना.
ह ह.
हो
हम्
बोलला. केरला चालली केरला केरला चाल. आपले पंधरा झाले पंधरा कमी. चौदा आहे र. हे धरून चौदा तर चौदा हजार लागेल चौदा. केरला फि झाललेय हे पण त्याच्यात हे पहिलंवर जाणार.
एकं
काडून काढावी रस्त्यावरच मगरीच पाहि ना. इथे लायत्रपूर लागे हि म्हज केरला याचं. आणि बस वा म्हणून तर म्हणते. अरे मला याच नाही तु रे जाणार तुम्ही.
आणि तेच कर.
हम् म्हणून तर म केरला जाच केरला. मग उटी बंगलोर बंगलोर. एकदम काय पाहिलं म्हणते मग केरला जाचं तर. कारल्याला जाय तू सांगत नसते. त्याल पाळली होती मस्तग. बर आथ घरात मारहिली या बेरोजगारी.
तुमचे जरा
ते आपल्या जीपीएसीाला. जी पी एस सी साला ना.
अरे चालत नाही ना आपल्या ज स्टोरेजेस प्रॉब्लेम आहे जा का.
ड्रावरे. नाही म्हणलं गेमिंगच लॅपटॉप घेतलं सत्तर शहात्तर हजार. किती पां मार्त किती किती म्हणजे. तुमच्या दुघावर तर मस्त स होत नाही रे. द्यायचे तेवढे काय नाही. ्यालात.
बर होती आहे.
बर कस कमीीर.
हा बीजी एमले ऑनलाईन दिसायला लागले तुझी.
हा अ ईश्वर जाचा विचार आहे काय.
हो कोण कर.
हम्मला झालं त.
आ बा. आता डिलीट झाला आपला आभ्यास कर ना टाइम पास करत राही आ लॅग मरत होता मोबाईल
हम्म स्टोरेज कमेरा च
काय तुम्ही
हेडफोन आहोत मोटा हत्ती क्या कर रहाय मोटा हत्ती
अ काय पुलावर आवाज येत नाही बरोबर तिथला
हो बरोबर नाही आवाज नाही येत बरोबर इथले कान बांधर दाखवा चभराले पोर राहताते बाकी
हम
पोरीले अरे
दाखवले वि नाही आम्हाले नाही सांगायच हा हम्म आम्हाला आम्हाला नाहीला
खुफया बाते
बोलत स वाटते हे फुटबल ते कोणाला बोलते काय
लय बोलाय लागले नंबर दाखव नंबर दाखव
व्हिडिओ दाखवला असता दीदी
चिंगीला नाही वाटते काय काम तिला ते बोलाले
चबरू लागली म्हणतात मी नमस्ते आमच्या कडे
हा
सांगत नाही ब एकदा समजत पहिले पार्टी दे मग सांगली पार्टी दे आपल्या कोकणात जाचं बरं कोकणात फिराले कोकणात या ले दोघस
हा
कोकणातन काही येतं कोकणतलं पाणी मोटरसायकल झाला का रस्त्या कड मोटार सायकल तर पाय लॉंग ड्राईव ह मोटरसायकल ता तामिनी घाटात येत बग तामिनी घाटात
तामिनी घटात
त्या तामिणी घाटाला पण माहीत होला तुम्ही येता घुसला सगळा खचला तामिणी घाट काय कालच पायला टेकड्या टेकड्या नी याय लागल ॲडवहेंचर ॲडवहेंचर कराले
हम्
वच ते खरं आता येत मा पेपर होता जातात या सुरव तर बजेट वाढते आमचा
हम
म्हणजे केरळ्र एवढे कट दिवाळी आवाज नाही लागला काय आवाज नाहीघ्यायला कॅनसर
यथे येते आवाज येते आता
ह तुम्हाला तस आवाज येत नाही कामाच्या गोष्टी आड कोकणातला पण फोन चालू
तोघ ना तसला सल वेग आहे
एक कोकणातला करा एक विदर्भातला क दारवा मु ते रे पाकिस्ताना एक पाकिस्तान ल कात पायर मोठ ए हत्ती हत्ती कमंगपासून चालू आहे ना ते पा नाही ससा गयने आ स पा तू पाले म कोण पूरी ल रलािीेत तू तूा ग